हा येतय आवाज
येतोय ना
काय म्हणताय हो काय म्हणत होता
काही नाही मग आता परत आज परत संध्याकाळी काहीतरी मग काय केलं डोक
ह ते दादा वहिनी आले ना मग त्यांना तेव्हा दिलं तेच खायला आणि मग त्यांना थोडी बिर्याणी पण दिली
ह
आणि मग ढोकळा थोडा ठेवला फ्रीजमध्येध्ये म्हणलं आज नाश्त्याला खातील पण ते खराब झालं
ह
असं आता काय ते बोलायल येणारे म्हणून पण काय आलंच ना मग अबदल सांगायचंता आज येणार आहे म्हणत उगाच पैसे खर्च वाया जातात ना आणि काय येणारच के घेऊन काय गिफ्ट नाही ना काय नाही म अजून लग्नाचं पण काय दिलं नाही
बघ नाही नाही काही करत बसू नका गप एखादं ज्यूस वस करा काहीतरी चांगला नाहीतर काय फिक्स आहे का आपण येणार आहेत की नाही
ते मला म्हणत होते, हो येणार हाय मला फोन आलेला ह्यांच्या मोबाईलवर फोन आलेला. मी उचल तेव्हा मला म्हणत हो दादा कि मला एक्झॅक्ट सांग किती वाजता येणार हाय? आम्ही प्लॅनिंग केलंय. फक्त काय सांगू नको म्हणून.
आता त्याची काही फर्स्ट शिप आहे ना, पण वेळच लागेल त्याला.
हो फर्स्ट शिफ्ट हे. त्यांची फर्स्ट शिफ्टच हाय चार पर्यंत येतात ओ, पण कधी काय काम आलं तर मग बारा तास अचानक लागते. हाय की नाही? आणि तो शर्ट बघितला का घेतलेला तो आईनी घेतला. काल घातलेला. ब्लॅक नाही तो नेवी ब्लू बसलेला ना बर्थडेला हा तो. तिथं त्या दुकानात ना मला पण तिथूनच मला पण घेतलेलं. ते तिकडे हाय दुकान काय मला पण माहित नाही.
ते आडव्या बाजारपेठेमध्ये हा मला मम्मी म्हंटली होती. ते पोस्टाच्या इकडे ना? हा बोलली होती मला मम्मी. तिकडे एक दुकान आहे पोस्टरचे इकडे. खूप छान आहे म्हण तिकडं.
हम्म. छान आहे हा, मग मला पण तिकडूनच आईने ड्रेस घेतला.
मी तिथूनच मग काल जाऊन टी शर्ट घेऊन आले. ते म्हणले मला काय घ्यायचं नाही. काय म्हणताय?
हा, हा, हा, मग? नाही तुझा बड्डेचा पण ड्रेस छान होता. का नको त्याला कपडे?
नको काय नाही हे अन् ते काय काय बोलत होते मला. मला ते द्यायचं असेल तर बासरी द्या. काय तर नको म्हणलं एवढे कपडे पण मग टी शर्ट घेत ल्यावर आवडला त्यांना. काय नाही म्ह
हा ते पण पण बासरी कितीपर्यंत जाते. हॅलो. हॅलो. बासरी कितीपर्यंत जाते काय? हॅलो.